कॉल नाही ना कनेक्ट हा ना. तो माझे तीन कॉल वाया गेले अगं.
बाय बाय.
हर -
ते नव कावर काय येतं काय माहित मायक्रो ॲक्सेस काही तर त्याचे - - बंद काय काय म ते येत राहतो.
मग त्या उचलताना येत का तो?
नाही नाही ते ऑप्शन आहे जो क्लिक केला तो कठ होऊन जातो तोपर्यंत.
हा का?
हम्म.
आता तो झाला मग पहिले याच्यात दोनच काउंटिंग धरतील आता तीन गेले. आणि आता परत पाचा आलं कॉल म.
हम्, हम्, हम्, हम.
मग आत्ता करील आणि परत एक चार वाजता करेील आणि दोघी तिघी आहे त्या करणारे मला मी त्यांना करणारे बाहेरचे कोणी पण कोणाला करतात ना ते
हा हा हा हा
तू आलंच नाही कधी
नाही ना आलंच नाही मला
रिफ्रेश करून बघितलं तू
हा रोज रिफ्रेश करीत राहते सारखं सारखं
अग नाही ना मग तू एक फॉर्म भरला आणि ते बंद झालं वाटत फॉर्मच बंद झालं काल
हा का
अध तुम्ही तू मेसेज नाही वाचत का
झालेय पण मग काच ते याच्याक एवढं ते
नाही नाही लक्ष द्यायचं ना आध तुला ते काम पाहिजे ना आधं तुरी कमीच राहते ना लक्ष द्यायचं ना थोडं
ते त हाय
ह थोडं लक्ष दिलं म्हणजे होत
हम् हम् अ मी ते आलो ना मग म्हटलं आलं येईल येईल येईल कायचं काय
हां हां लग्न कधी मणेषवाईनेच कर
त्यांचं पर्व काय चोवीसला हम्म अ दहाद्रहि
होऊद्या ह्रे इिवळार गारडनला चछटतना
हा तेच दुपसो
हो
नखळी काय म्हणंतलून
काय नाही आ आमच्या शाळे पैसे आहे उद्या लग्न परवा पु चळ परवा कडा ती अपोलीच आहे ना ती नाही का तस म क्लासला होते दिदी लिद
हा का त अशी कधी मध्ये यायची ती
हां हां हां हां
हम् हम् ह
इक मा अंग नाडीस वरेस्
हा का
गावातच
हम् ह खळक नाही तन क्लास पूर्ण
नाही
नाही आहेत
सरीला आता नवरदेव भारी
हा का
ह
काय करत
पिकअप वगैरे आहे त्याची
हम् हम् ते तुम शासनाला दिलं का
हा हा इथेच आहे
हम् हं
जवळ
ह् हम्
बाकी काय मग हा अंगणवाडीतच ए
हा हां
जायचंय आता जेवण केला बस
हम्, गेल्या का तुमच्या मदतनेस?
हा, ती आहे ना बाळाला टाकून येते ना घरी, मग पोर गेल आवरलं का सगळं, मग जाते निघून बारा साडे बारा मग तिथ रात उठली का मग, घालत्या खावा आता लागली वरचं खायला ना.
हांय.
हम्.
प्रियंका.
नाही आशा ना विचारलं इथल्या. त्या याच रात्रीचं ते, तर त्या म्हणे हा मग दिसते ना म्हणे. अजून आठ दिवसाांनी केल्यावर मग ती
हा, का, हम्म, हम्.
अस. आणि ती म्हणे मंग. अ जर असल्या ना तर, नायकवाडी किंवा आहेयर सरांची पूर्ण ट्रीटमेंट धरायची. एंजिरद ट्रीटमेंट. ना मग ते डिलिव्हरी काहीच प्रॉब्लेम नसला का, एकदम मस्त डिलेव्हरी नॉर्मल करता येथ.
हा मग, नाइकवाड डॉक्टरांचीच घेईल मग, त्यांचं कसं आहे चांगली ओळख आहे.
हा.
हम्म.
व्यवस्थित सगळ सांगून, गोळ्या, औषध, दिल्या त्याला व्यवस्थित
त्याला टाकणार होते व्हॉट्सअपला, म्हटलं त्यांला विचारा पण नंतर परत म्हटलं इथे विचारले, काल म अजून नंतर पाहू म्हटले अजून बघू
नाही नाही सकाळ-सकाळी आठला येतो म्हणालाय, डायरेक्ट सोनोग्राफी करायची आणि येऊनच जायचं. आणि त्यांनलाच. सांगायच व्यवस्थित बोलायचं त्यांना म्हणायचं का, सर मी पूर्ण ट्रीटमेंट तुमच्याकच घेते, तुम्हीच घ्या माझी सगळी जबाबदारी, मग ती बरोबर घेते. तस, काही तस इमर्जन्सी असलं तरी. तु गाड्या बेड्या आहे, अम्ब्युलन्स आहे त्यांच्या वाली.
हा ना
हा दवाखान्याचे
हम्म, हम्, म मी विचारून ब, म्हणजे अजून पहिलं आता. मग, बोल त्यांच्याशी नाही का.
हा.
हम्.
कारण एका मुसलमानाच्या बाईला दहा वर्षांनी त्यांची ट्रीटमेंट घेतली, आता तिला दिवस पा सगळीकडून इडले, इडल्या येड फरक पडला माहिते का.
माझं केलं असत मागं, व्यवस्थित त्यांनी बरोबरच हे करून दिलं असतं. पण मग काय. अर्ध करीताना, अर्ध ठेवता, ये माणसं.
का ना पूर्ण आजार केला तर, होतं ग असं.
आता म्हणजे, त्यांच्या जेवढं जवढं शक्य राहतं तेवढं ते सगळ करत्यात प्रयत्न, पण मग काय गोष्टी त्याच सांगतेय करायचं मग.
मंग.
तर, तर, ते रक्तवाडीच्या गोळया हे ते देता माहितीय का? चांगला त्यातल्या त्यात, उलटत ते काम मागच्यावेळीस मला एकदा त्यांनी बाहेरून घ्यायला लावलं, त री पण यावेेळेस त्यांनी तिथूनच घ्यायला लावलं होत.
आणि कॅल्शियम मिळत ना ग, त्याच्यामध्ये सगळं. आणि आपण म्हणतो पण, हे सरकारी व औषध चांगले राहते.
हम् मग, चांगले राहते आ ओळख होती मागं न येते म्हणे आता तुम्ही सलाईन लावल. परत नाही पण तरी पण मग ते म्हने आशक्त पना आहे. तरी त्यांनी लावून दिलं काळजीपूर्वक.
हा.
मग काळजी घेते ते चांगले.
नाही ते लय भारी काळजी घेत्यात.
हम्म.
काळजी घ्यायला नको.
हम् हम् काण मार
जेवण झालं.
हा जेवण मगाशीच झालंय.
हं हं
आ बसले.
क
पावसासारखं वातावरण येतंय जातंय येतंय जातेय. तमच्या त्या जीन्स हुत्या टाकल्या बाहेर इकडे वाळत.
हो
लाईट गेली कोणाची. हा हम
त्याच्या पप्पनी नाशिकहून.
हम् हम.
साडेपाचशे रुपयाची.
बग. कॉलेजचं झालं त्या
ना आता लिस्ट लागेल ना त्याच्यात. हा आज उद्या कधी लागती काय माहित मदत वाढत का काय परत पोर
हम हं.
नाही.
हे लाईट का घालीत राात दुपारची काही कळत नाही वेहेरी का पहिलं बरी होती. आ तस त्यां नविन नविन डीपऱ्या खेळायला सारखे घाली त्या लाईट सारखी लागली जत्र ते.
आताही पाणी कमी पडलं ना त्याच्यामुळे हेच होय.
हम्म.
हं. आत्ता नाही फिशीचे कोडे दिले ग ते पैसे.
नाही का.
ह म तन महि राहिलाय दिल मी दिल मी म्हणा त्या दिवशी मला काय माहिती अ शवाजीरावचे राहिले हा ना ग चार हजार अजून तर दिले म्हणले तू इकडं काम करते का माझ्यात. काय चालू राहिली म्हंटलं? अगं लगेच ना मला दमसुद्धा नाही काढला तिनं हा.
हम् हम
दम सुद्धा नाही काढला ती ना.
देईल तुम्ही ते.
मग लगच घेऊन टाकले ना मागच्या महिन्यामध्ये मी
हम्म हम्. हम्म वैतग
दे नाय क द्या अकात.
हा म्हणती म्हणलं अगं तू मला एक सुद्धा नाही हा केलं मला म्हणती का नाही नाही. अ ना मग असे मी असते तर मला दिले नसते म्हणल तू त म्हणती हा ना त्यांनीच मला ते केलंत मग मी काय करू बाई. मला असं नाही राहतो. चालून काय म्हणलं आता तर घेणारच नाही म्हणलं तुला नाही घेणार नाही मग ती
हम्म.
चेक
हे येणार असता, उद्या यांच्याकडे डब्बा देऊ का, जाळी देऊ छोटी.
ख छोटी झाडे असे तर देखो काय, आहे तसं इथ घरी छोटा आहे एक.
हय का बरं द्या टाकून म.
हां काय तेवढं फक्त आठवणी ना तांदळाचा कट्टा दे टाकून माला.
हा, हा.
राहिल ना तो.
हम्म हा पुढे एक्साइट ला राइल.
हां अ त्याला म्हणाव उदया येऊनच जाय बाबा मी आता जाता, जाता, जाते. त्यांच्याकड असले तर त्याला बाजूला ठेवायला लावीते.
हम्म हम्म.
आणि मग उद्या येऊनच घेऊन जाय परत नको मग ठेवायला लावला आणि मी यालाह ते मला तो डा, तोंड आहे बरका त्याला बी.
नाही नाही येतीलचते कारण की त्यांना मी सांगले काळजी पूर्वक घ्या कारण की सांग नाही परत कारण की त्यांना माहिती साडेतीन ला भेटलं तिथे त्यांच्याकडे सहा हजारा सांगलं होत पोत.
हम्म. पर शेगालय भारी आग जाड, जााड दाणे.
हा ना, मग काय मी तर मग पाहिला ना चांगलंच आहे. दरवर्षी त्यांच्याकडे जर असले तर घेत जाईल.
ह
हो का
आणि म एव एवढे फोडले तरी मग टेंशन नई राहत ग.
हा टेनशन नाही राहत.
अच्छा
ह बख
पैसेे लागत्यात सगळ्याच गष्टीला.
हां.
मी दरवर्षी घेत राहते पण मग या वर्षी ते म्हटले मग काच- करू का बंद दहा मिनटच झाले.
बरं चालेल चालेल.
हा मग मी करील दुपारी -
हां, हां, चालेल.